हॅलो हा ते बोलता बोलता कॉलकट होते हा
कावर
ते टायमिंग आहे वाटे याल ना बोलायची हा त्याच्यामुळं
मला असं म्हटलं की मामा नेटवर्कचा वगैरे इश्यू आहे.
नाही नाही नेटवर्कचा नाही ईशू
आणि ते कसं शो पण नाही होत ना म्हणजे कॉल कट झाला काही झाला म्हण आणि माझा फोन लॉकच होता मी हॅलो हॅलो करत होतो. स्टॅप ओपन केला आणि मग तुमचा कॉल रिटर्न आला मला
नाही मी बघितलं म्हटलं नक्की कॉल कट झाला.
अच्छा टायमिंग किती राहते मग याचे?
एी टाइमे बोलता बोलता पाहिलं नाही अ एअरफोन लावले ना कि ते आवाज व्यवस्थित जात
बरोबर बरोबर
हम्म म्हणून बघतचच नाही.
लक्षच नाही ना माझं म्हणजे यूज करतो पण हेडफोन पण आता कमीच करतो. जस्ट आता युज करायला लागलोय ते थोडं डोक्याचा त्रास होता मला आतापर्यंत
हो का
हम्म आता इग्नोर कर ते पण ते कसं आहे रूम मध्ये राहिल्यानंतर मग युज कराव लागते आता दहा ते पंधरा दिवस झाले. युज करायला लागल तर बाहेर नाही
अच्छा
असा चढावं लागतात काही काही गोष्टी हा आता तर नॉर्मल आहे म्हणा मी सग मेडिसिन वगैरे सगळं बंद केलं तर टू इयर झाले ना कंटिन्यू थर्टी वन ला टू इयर होतील ते एकदम मेडिसिन खाऊ खाऊ हो एकदम वेगळा वाटत होता ते टायमिंग सेट झाली होती काय एवढा वेळ झाला ते मेडिसिन खायची पूर्ण मेडिनच बंद केली मी आता
किती त्रास ना खरंच एक दिवस जर आपण बिमार असलो ग तो कोळी नाही घ्या आठव आणि दोन वर्षे कंटिन्यू म्ह की बाप रे बा
कंटिन्यू सुरू होता आताश तर ते राहिलेच म्हणजे त्यावेळेस ऑपरेशन वगैरे नाही केलं वाटते
म्हणजे मी होस्टमध्ये नव्हतो तर ते डॉक्टर म्हणजे आच्या बेट फ्रेंड होता त्यांनी म्हटलं वाट काहीतरी करा म्हणून पण पप्पांनी वगैरे नाही म्हटलं म्हण ऑपरेशन साठी
हम् हम ह
तर ते बेल्ट वगैरे लावले होते त्याच्यानी हड्डी जुडली पण ते थोडं त्रास होतेच म्हणजे आपण काही बाकेट वगैरे जेव्हा उचलतो ना, किंवा कोणते काम वगैरे करतो तेव्हा ते त्रास होते.
अरे बा
असच्छा
जास्त उचलातच नाही म
नाही प्रत्येक वेळा मम्मी पप्पांना नाही सांगू शकत नाही आपण कि करून द्याव म्हणून मग काही काही गोष्टी मग इग्नोर कराव्या लागतात मग रात्री ते बेड ववर गेल्यावर मग बरोबर आठवतात रस्त उचललं तर चांगलं झालंय राह पण आता प्रत्येक गोष्ट आपण नाही सांगू शकत ना
ते तर आहे
मग आता त्यांना पण थोडंसं वाटते ना आता की मुलगा अठ्ठावीस चचा झाला तर आतापर्यंत खाली आहे म्हणून जाऊ द इग्नोर केलेला बरा
एकाच वर्षाला मोठं आहे मग तुम्ही माझ्यापेक्षा
म्हणजे तुमचं सत्तावीस आहे का अच्छा म्हणजे सेमच पकडा
हम्म तेच आहे आजकालच्या जनरेशनचं तर नाही पडत एवढं वापरले फास्ट आहेत
मग आप आपल्याला पण त्रास येतो ना
खरच आहे
ह
माझ्यासोबत जे आहेत ना ते सगळे लहान आहेत
अच्छा
काहीच कॉलेज चालू आहे काही जणांच झालंय हा
सेम सेम
नाईंटी नाईंटी सेवन
अच्छा म्हणजे से सेमचे सेम एजचे जावं बघड आपण हा रु ते म्हणजे थोडं माझ्या एक याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला होता त्या दिशी इंटरव्ह्यू होता ते कशी कधी डेट नाही का आपण मागे पुढे होते
हा हा हा
त्या दिवशी म्हणून ते ट्वेंटी एटच सुरू आहे माझ्या माइंड मध्ये त्यांनी का केलं होतं त्यांना त्यांना ट्वेंटी सेव्हन सांगितलं ब म पण त्यांनी ट्वेी ऐक आणि कॉलवर तरच पण आपण फिजिकली पण लिहून देतो ना ते मराठी इंग्लिशमध्ये कधी कधी नाही समजत तर कोणालाह
हो.
तर त्यांनी ज ट्वेंटी एटच केली तर म्हणजे अ आपो ट्वेंटी एट ह बटाना पडेंगा म्हणतय अभी मैं एक - - बारा हो गया म्हणतय एडिट का ऑप्शन नाही आता म्हणतय
अरे बापरे!
कीती रे दोन तीन लोकांना मी ट्वेंटी एट सांगितलं. अस होतय.
आणि माझ्यासोबत चे सगळे लहान आहेत ना आणि माझ्या साईड च्या आता माझ्या मैत्रिणी झाल्या चार पाच जणी तिथे त्या म्हण तर तू खूपच लवकर कलास लावले बारावी झाली म्हणतात तुझी अताच. किती लवकर लावल मी मी इतका विचार कर पण यार हे खरच एज सांगू का नाही सांगू मी सांगतच नाही एज कोणाला मी छोटी दिसतो ना त्याच्यामुळ.
अच्छा राहते ना ते आपल्याला आता आता माझ्या घरी मॅग माझी पण लोक म्हणजे टोटल फॅमिली गव्हर्नमेंट सर्वंट आहे बरं पण आम्ही म्हणजे इकडे थोडंसं आता पप्पा - त्यांना जॉब लागली होती पण ते कस ते पात प्रवेशासस त्यांना त्रास झाला होता तोंडाला त्याच्यामुळ ते जॉब भई रिसीव्ह केली नाही तर मग आता घरीच काम वगैरे करतात काय. घरी हॉटेल आहे तर तर त्याच्यामुळे मग आम्ही थोडे मागे राहत मग आम्ही कस ते राहता ना घरी क आपण जस आपल्या घरच्या मोठ्या वडलांचे ते मुल वगैरे राहीले गव्हर्मेंट सर्वंट आपण त्यांना विचारतो की काय केलं पाहिजे. काही नाही तेव्हा होत आपल्या वेळेस ते बरोबर. ते त्यांनी बरोबर काय म्हणजे इग्नोर करत होते आणि आता ते तेच झालं का घुमून फिरून मी तिथेच आलो आता.
अरे.
असं झालं तेव्हा मला पॉलिटेक्निक करायच होत घरच्यांनी करू नय दिल आणि आता सगळं तिथे चाललो असं झालं. आणि मी ते तेव्हा पण बोला बोला.
शेवटी नशीब असते जिथे जायचं तिथे जात असते माणूस.
हम्म पण त्रास आता होते ना आतापर्यंत नाही झाला दोन वर्ष आता घरी बसून - - पुन्हा तेव्हा ते रिमाइंड होतय. कि घरच्यांना इग्नोर करून करायला पाहिजे होत अखरील तेच झालं ना घुमून फिरून आपण तिथेच आलो.
ते होतयच तस आता त्याले टाळू थोडू न शकतो आपण हम्म. हम्म आता मला पण ह्या गोष्टी नाहीत करायच्या पण अता न इल्याजण करण लागतंय.
बरोबर बरोबर आता काय आता कशे आहे हाताचे. मुल आहेत ना त्यांना बरोबर म्हणजे माहितीे की काय केलं पाहिजे.
हम् आपल्या वेळेस एवढं अपडेट नव्हतो कोण
आपल्या वेळेस नव्हत ना हा आणि जोपर्यंत आपण सा समोरच्याचे सजेशन घेत नाही तोपर्यंत आपण पाऊल टाकूच नवतो शकत समोर.
नाही आता त कोणाला काही विचारायचं कामच नाही.
हम्म काहीच नाही स्वतःच शेल्फ आलाय.
हम्म असं जर आपल्या वेळेस असत तर आपण आता इथं नसतो.
नसतोच आणि मेन म्हणजे आपले ते टू इयर म्हणजे ते कोरोनानी खराब केलंय.
हा तेच तर आहे.
सगळ्यात जास्त ते टू इयर कोरोनामध्ये गेलंय आणि कसं मी इकडे गावामध्ये ते होतो त्या तिकडे मग जास्तच खराब गेले ते टू इयर.
हा वो.
हे करा ते करा.
गावात नाही म्हटल्यावर कुठे जायचं कामच नाही गावातल्या गावातच.
सगळं आणि कसं इथे म्हणजे नागशीरा जंगल वगैरे पडतो तर ओपन स्पेस आहे मस्त. ह दिवसभर तिकडे स्विमिंग क्रिकेट
अच्छा
सगळं सगळं ॲटिट मगॅ आहे
तुमच्या इकडं सगळं जंगलच आहे ना
हा हा माझ्या म्हणजे इथन घरापासून तीन दोन ते तीन किलोमीटर जंगल लागतो हा नाही नाही काहीच नाही डेलीच झालं ना आता लीस झाला तर काही वाटत ना ह आऐते
द दूर दूर असतात थोडे थोडे
हा तरी पण तिकडे जे आहे ना गडचिरोली चंद्रपूर तिकडे म्हणजे एकदमच ते आदिवासीवाला आहे ना
हम् हम् हम
तर तिकडे कसें ते नक्षलवादी वगैरे एकदम गाव पण दूर दूर एकदम छोटे छोटे गाव
काही काही गावामध्ये रस्ता नाही जंगलमधून असते नाही कशा पायानी आपण पैदल जातो तसा होऊन नाही काही नाही हा एक दोन गाव आहेतच तसे
बापर
होते म्हणजे तेव्हा मी दोन हजार सतराला उतून दिले तेव्हा होते आणि माझे रूममेट सगळे पी एस आय आणि ते पोलीसवाले होते
वा
तर त्याच्यामुळे जास्त जास्त नॉलेज आहे तिकडचा
हम्म
सांगत होते ना असं आहे तसं आहे फोन मधले त्यांचे व्हिडिओ वगैरे बघून तेव्हा माहीित चला
बापर
या
कठीण आहे परिस्थिती
हो पण आता तिथ लोकल लोकांना काही वाटत नाही
नाही ना
नाही वाटत लोकल लोकांना
हम् ते तिकड आहे ना वर साईड चिवरा या साईड तिकडे हिवरा आणि ते मी गेली होते तिकड एवढ दूर होत आणि एवढं जंगल बाप म्हणजे आमच्या इकडें एवढं जंगल नाही ना तिकडे जंगल आहे
पूर्ण संंगलच आहे
हा तेच तर मला इतकी भीती वाटत माझे किती सहा फक्त
ह ह
म्हटलं मावशी इकड किती अंधार होते म्हणे हो रांधणार नाहीणणे एवढं हेो नॉर्मल आहे म्हणे एवढं काहीच नाही म्ह आम्हाला नाही वाटत म्ह भीती आम्ही म्हणे कार गावात लोक तिकड रात्री दहा वाजता दहा वाजता पण येतात
हो
काहीच भीती न वाटत त्यांने वाटल बापरे आमच्या इकडे जर असं असतं ना तर सहाज नंतर कोणीच बाहेर नसतो पण
नाही मण आपण ते लोकल होऊन देतो तर आपल्याला काही वाटत नाही
हा
आता ते लोकल लोकल लोकल आहेत तर काय वाईटच माझ्याकडे पण आता नागपूरचे ताई आता रिसेंटली म्हणजे ताई त्याचे मुलाचे मुलं आले होते ते पण ट्वेल्थ म आहेत त्यांना अस खूप वर्षानंतर आले ते आता फियर नंतर त्यांना असं नवीन वाटत होता त्यांना इकडे फिर फिरवायला वगैरे ला जंगल मंगल कारण त्यांना थोडसा नवीन वाटचं ते मामा रिटर्न जाऊ आपण रिटर्न जाऊ
ह ह हं
म्हटलं काही नाही होत रे बाबा मी अहो
हा हा भीती वाटते ना तस
आणि त्यांनी काही बघितलं नाही असं आतापर्यंत
हो ना
त्याच्यामुळे
मग तुम्हाला इकडे नागपूरला जास्त काही कामच नसेल पडत याचं
नाही येतो ना मी कॉलेज तिथेच आहे हा कॉलेज तिथेच आहे
अच्छा कोणत्या कॉलेजला हा तुम्ही
अ वसंतदादामध्येध्ये पॉलिटेक्निक पास आउट झाल आता रिसेंटली
अच्छा
तुम्ही यता का नागपूरला नागपूरला कोणी आहेत का
हम्म माझी मावशी इकड आली राहायला मा नागपूरला
म्हणजे तेच चंद्रपूरवाली
हा ओर्रचे होते तिथं ते म्हणजे ते पण सी आरपी मध्ये ना काकाची मग तिथेथच झा सी आर फर्स कॅम्प मध्ये तर राहल
अच्छा इथे हिंग ना डी पॉइंट
हम्म हम्म
बरोबर बरोबर बरोबर
हम्म आता तर एक एक वर्ष झाले मी गेली नाही अजून प आता तर स्टडीज चालू आहे
होा दिवाळीला वगैरे येत असाल ना मग तुम्ही तिकडे
हा सुट्टेमध्ये येत असतात येईल
चांगलाय आता जवढ झाचाली आहे म्हणजे तिकडे एकदम आउटसाईड होत इकडे रूट वर झाला कधी पण जा आणि कधी पण रिटर्न वापस
हा ना
चांगलंय चांगलाय
आता पेपर वगैरे असे की नागपूरच जास्त भेटत आम्हाला
हा माझं पण सेम तसच आहे काही काम राहिलं आणि माझे पूर्ण जे रिलेटिव्ह आहे ना आत्या अं अं वगैरे सगळे जे आहेत ना मोठे पप् वगैरे काका वगैरे सगळे नागपूरमध्येध्येच आहे
अच्छा
आणि माझी स्वतःची ताई पण नागपूरमध्ये आहे पण ती आ तर सुरतला राहते भाऊजीला तिथे जॉब आहे तर
हा हा हा
असस्ता त्याच्यामुळे मग नागपूरात काही वाटत नाही हप्त्यातून म किंवा पंधरा वीस दिवसातून येणं होतच होतं नागपूरला
बापरे चांगलं म
इथून दूर आहे म्हणजे वन फिफ्टी येते पण असं काही वाटत नाही काही वाटत नाही डेलीवाला आहे ना रुटीन आणि कॉलेजच्या हो तर यावंच लागत होत
हो
त्याच्या वंगडा तुमची फॅमिली किती लोकांची आहे
आम्ही पाच जन आहे.
म्हणजे आई आजोबा वगैरे पण आहे का? आजी वगैरे.
नाही नाही आजी आजोबा नाहीत त्यांची डेट झाली होती.
अच्छा.
हा मी आहे आणि दोन भाऊ आहेत.
मोठे आहेत काय छोट्या?
नाही छोटे आहेत माझ्यापेक्षा.
जॉब वगैरे नाही? अच्छा चांगलय जॉब वगैरे करतात का मगं.
नाही माझ्या भावाच अ स्कूल कॉलेज चा कॉलेजला आहेे तो.